हला ना मॅडम
हा ग ते काय माहितीये का अ मला एक गोष्ट विचारायची होती तुला कि तुम्ही घर बांध घर बांधल्या ना वरचं तर अ त्याच नाही का म्हणजे किती बांधलेय किती स्क्वेर फुटामध्ये बांधले मला पण बांधकाम काढायच तो कुणाला दिलं होतं ते पण नाही का असं म्हणजे विचारायचं होत? किती खर्च आला कारण काय माहितीय का एवढे एवढे ठेके दार आहे ना हित की म्हणजे नाय का बिल्डर आहेत, मग आपल्याला कळत नाही ना कुणाला किती कसं घेतात ते! पण मग अंदाज पणच म्हटलं मला कळल.
हो मॅडम ते एवढं मला स्क्वेर फिटच तेवढं काही सांगते येणार नाही. आमचा अर्धा हा एक गुंठामध्ये हा आमच एक गुंठामध्ये बांधकाम आहे आणि आणि त्या पूर्ण काम ना माझ्या मोठ्या धीरानीच केले ते क्रक्शनचे काम घेतात त्याच्यामुळेळ तेनी स्वतःनीच पूर्ण बांधकाम नक्षी वगैरे सगळं त्यांनीच काढलेले, नकाशा त्याच सगळं त्यांनी स्वतःच केलेले आहे. ते नाही सांगतेणार कारण की माझ्या लग्नाच्या आधी माझ्या लग्नाच्या आधी ते केलेले आहे त्याच्यामुळे मला माहितीच नाही काय.
नाही वरच तुम्ही आत्ता बांधले ना ग मध्ये? त्यान मला पण आसू वरचं बांधकाम काढायचं होत! ना मग म्हटलं कि विचारावं, कि आपलं नाही का अ अंदाज म्हणजे आपल्याला अ वरती किती रुण काढला तू? म्हणजे नाही का वन आर के किंवा वन बीएच के किती रूम काढला, आणि त्याला कोणती फरशी बसवली काय असं नाही का म्हणजे
हा हा नाही आमच वरती अ दोन बेडरूम एक हॉल आहे. अ बाथरूम आहे कंबाईंड आहे आणि फरच्या स्टाईल बस केलेली आहे, वरती आपण म्हणजे नाही फक्त बेडरूम आणि हॉलची सोय केलेली आहे. खाली वन बी एच के आहे, मुलाना स्टडी वगैरे करण्यासाठी आणि वरती हॉल म्हणजे सार्वजनिक आपल जाऊन बसू शकतो.
अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छ! हा तेच ना मग ते वटी किचन बिचन नाही काही नाहीये फक्त टॉयलेट बाथरूम?
हो बेडरूम काढलेत आणि एक हॉल काढलेला आहे खाली किचन बेडरूम आणि एक हॉल काढलेला आहे. अ पाठीमाग अ काम करण्यासाठी नाही का कपडे, भांडे करण्यासाठी जागा सोडलेली आहे पुढं पण जागा सोडलेली आहे गाडी बसल अशी एवढी जागा सोडलेली आहे सोडलेली आणि एक गुण ठ्या आपलं तेवढ बसवलेलं आहे, हो पार्किंग काढलेली आहे.
तुम्ही पाण्या ची टाकीे पण बांधलीये का?
हो पाण्याची टाकी पण आहे आमची, पाठी मागच आहे पाण्याची टाकी पण म्हणजे तेवढ्या याच्यात आम्ही म्हणजे खालीच पाण्याची टाकी वगैरे पुढं पण एक पाण्याची टाकी काढलेली आहे. पण ती एकदमच दारात त्याच्यामुळे तिला बंद केली पाठीमागची आहे तीच वापर करतो. छोटीच काढलेली आहे, अ कमसे कम त्याच्या आ दोन दोन अडीच हजार लिटर पाणी बसत असेल.
अच्छा अच्छा हा हो तेच ना! म तेच म्हटलं की म्हणजे नाही का कमी जागेमध्ये किती
हो कमी जागेमध्ये आणि साईडनी पण भरपूर जागा सोडलेली दोन्ही साईडनी पाच
हो ते तर सोडायलाच पाहिजे, कारण हो कारण आजूबाजूच बांधकाम चालू झाल्यावर परत मग नाय का प्रॉब्लेम नको ना आपल बांधला चालू असल दुसऱ्याला त्रास नको.
त्रास होत हो त्याच्यामुळे आम्ही दोन्ही साईड भरपूर जागा सोडलेली म्हणजे चार साईडनी जागा भरपूर सोडलेली आहे. आणि तरी आमचं बांधकाम इतकं छान झालेलं आहे, मोठे मोठे रूम निघालेले आहे हॉल पण मो ठा आहे. बेडरूम किचन सगळं मोठे मोठे
हो ना हो ना म्हणजे हा तेच ना मग म्हणजे एका गुंठ्यामध्ये तुम्ही एवढं काढू शकता आणि कुटुंब मोठा असलं की मग मोठे मोठे रूम जरा अं छान वाढतात किती पाहुणे आले किती काही झालं तरी आपलं नाही का म्हणजे काही वाटत नाही म्हणून आपलं म्हटलं की आपलं विचारावं कि नाही का आता तुझे दिईल पण आता म्हणजे कामं घेतात ना अशी त्यांनी मग म्हटलं अंदाज म्हणज तुला माहिती असेल क आपलं विचारावं म्हटलं
नाही घेतात कन्स्ट्रक्शनचे काम घेतात तुम्ही विचारू शकता त्यांना
हो नाही तुझ्याकडनं म्हटलं पहिलं माहिती काढली ना म्हणजे मग त्यांच्याशी डायरेक्ट बोलता येईन कारण पाहिलं होतं मी एकदा न तर तुमचं देवघर किचन खाल म्हणजे खालच खालच्या पॅसेज मधला पार्किंग पण तुम्ही छान काढलीय मग म्हण म्हटल आपल्याला पण तसच करता येईल मग विचारून बघा म्हटलं अंदाज पण आपलं नाही का कमी जागेमध्ये चांगलं आपल्याला म्हणजे सोय पण झाली पाहिजे चांगली रूम पण चांगले निघाले पाहिजेत म्हणून मग विचारवा म्हटलं मग म्हटलं नाही का आता तुझं दीर कोरतोय म्हटल्यावर मग काही हेच नाही करू शकतो आपण हो बाकी काही नाही नाही बाकी विशेष म्हणजे आता काही काहीचे तर दरवाजे पह अ गल्लीच्या मेनबोर्डला आहेत तसं आपल्याला करायचं नाही ना आपल्याला थोडं पार्किंग पण झाली पाहिजे गाड्या
हो मग आपल्या गाड्या म्हणजे आपल्या हदीत मग बाहेरचे लोक बोलू शकत नाही ना आपल्याला काही
बोलू शकत नाहीत हा आणि आप कस आहे ग कुणाला काम द्यायचं म्हटल्यावर काम पण चांगलं झालं पाहिजे कारण घर एकदाच बांधून होत त्याच्यामुळे मग ते आपलं सोयीने आपलं आणि आपल्या बजेटमध्ये पण
हो आणि आत्ताची महागाई एवढी झालेली ना तर आपलं बजेट प कमी होळला पहिल्यापेक्षा पहिल्या तर नातात खूपच फरक आहे
खूप फरक आहे
आता जी पहिले जी सिमेंटची गोणी तीनशेला मिळत होती आता ती पाच सहाशे पर्यंत जाते म्हणे ज्यास एका टायला आपल्याला दोन मिळणार तर आता तिथं एकच मिळणार असं आहे
हो ना हो ना ते पण मेन आहे बाई खूपच अवघड आहे खूपच अवघड किती म्हणजे नाही कसं हा प्रत्येक गोष्टीचा विचार केला तर घेणं करणं मुश्किल आहे आपण किती कष्ट करतो आणि आजकाल पगार तरी आहेत का ग
आणि सामान्य लोकांना घर बांधणं खूप खूपच कठीण आहे
अगं त्याच्यासाठी लोन करायचं म्हटलं की लोनची लोन करायचं म्हटलं कि लोनची प्रोसेस पण अशी असती कि बँकेच वेगळं फाईना फायनान्सचा तर विचारूच नको बापरे ते तर असं नाव काढलं तर तरी नको व्याज दर पण म्हणजे काहीच कळत नाही त्यांचे किती व्याज घेतात
चक्रीवा चक्री व्याज लावतात परत ते हो
चक्रीवाढ व्याज म्हणजे आपण फेडतोय रक्कम तरी ती फिटता फिटत नाही मुदत दिलेली असते तिच्या वरती किती जाते त्याच्यामुळे ते काय म्हणतात ना सावकार तर जसा लुटायला बस लाय आहे ना तशी गत होती
हो पण एखाद्या गरीबालाच गरीबाच्याच माग असतो मावशी हे असलं काही
हो गरीबाच्याच मागं असतं आणि कष्ट करणाऱ्याला हेच नाही ना मोलचं नाहीये म्हणजे आपण कष्ट करून लोन काढून हा हा बियाणे मार्ग नसतो आणि कष्ट करतो त्याच्यामधून सगळंच भाग वणं अवघड होतंय ना आजकाल आत्ता बेरोजगार एवढं झालेत की मुलांना शिक्षण करून ग्रॅज्युएशन किंवा डबल ग्रॅज्युएशन करून सुद्धा त्यांना म्हणजे नोकऱ्या भेटत
हो बरोबर
हा ना आणि मुलांच तर आत्ता बघ म्हणजे नाही का नोकऱ्या नाही भेटत तर व्यवसाय करावं का काय हा प्रश्न परत व्यवसाय करायचा म्हटलं तर तिकडनं पण तो जम बसतोय का नाय हा पण त्याच्यामध्ये पैसा लावावा लागतो तो पैसा कुठ
हो आणि गरीबाच कसं होतं मॅडम आता मुलगा समजा मुलं शाळेत जातात म्हणजे कॉलेजला जातात आता समजा कोणी बारावीला कोणी दहावीला असतं तर त्यांची ट्युशन फी आज ट्युशन फी बघितली ना तर इतकी भयंकर वाढ लेली आहे ना पन्नास साठ हजार पर्यंत वर्षाची फी ट्युशनची आणि शाळेत पण तेवढीच फी तर गरीब लोकांनी म्हणजे नेमकं कसं ऍडजस्ट करायचं असंच लोन काढून म्हणजे शिक्षण करतात आणि पुढं चालून पोरांना काॅ हो आणि पुढं आणि नोकऱ्या मिळत नाही म्हणजे इथून पण गरीबच मरतो आणि तिकडनं पण गरीबच मरतो
गरीबच मरतो खरंच नाही खरंच आहे ते अगं
कष्ट करून करून ते झिजतो फार शेवटी थकतो पण मुलाच्या हाती पण काय लागत नाही नोकऱ्या व्यवस्थित नोकरीला नोकरीच्या ठिकाणी सुद्धा पैसाच वतावा लागतो तेव्हा नोकरी भेटती
ते वतून व पैसा वतून नोकरी करणं तर लय गुन्हा आहे हा ते करुच नाही कुणी कारण ते पैसे सलेली नोकरी तिकनच
हा हा ती गरीबाकडनं घेतात आश अस गरीब म आता नाही का लोक काय करतात ठीक आहे नाही का जाऊ दे एवढं खर्च केला अजून थोडं थड का तर पुढचे दिवस चांगले येईल म्हणून पण लोक त्यांना सुद्धा फसवतात ना गरीब लोकांनाच फसवतात कारण की गरीब लोकांना यातली काही माहिती नसती ना जास्त पैसे भरायला सांगितले सां भरतात आणि सां
हो मग आता लोनचं का लोनचं काय तसच आहे ना आपल्या हो आपल्याला माहिती नसतं लोन काढायचं पण लोन आपल्या पार म्हणजे मुलगा जनमला म्हणजे जन्माला यायच्या अगोदनच लोन चालू हुतय त्याच्या नावाच म्हणजे डिलेव्हरी पण आशी शीजर झालं तर त्याला पण लोन आता कारण एक लाखापर्यंत सिजरिंग गेल्यावर त्या सामान्य कुटुंबानी करायचं काय म्हणजे मुलगा पण विकत घ्यायचा जलमाईला घालायचा तो पण विकत परत तर त्याचं शिक्षण बालपण सगळं म्हणजे नाही का कर्ज काढूनच सणकार केल्यासारखा आहे हा आपल्या सामान्य लोकांना परवडत त्या म्हणजे सगळ्या शा फी पासून तर पार कामाला लागेपर्यंत त्याला पैसे लोनने काढूनच त्याच शिक्षण नोकरी सगळंच आणि मग पुढचे दिवस कसे येतात ते माहिती नाही ते माहिती नाही
आणि अ म्हणजे अ असं वाटतं का नाही का चला आपण ती परिस्थिती बघितली तर आपल्या मुलांना नको बघायला म्हणून जाऊदे थोडस अजून खर्च आपण त्यांची इच्छा पूर्ण करू त्यांना काय हे नको हे नाही का आपण बघतच असतो पण आपण आपल्या लक्षात येत नाही का आपण सतत कर्जा खाली दबत जातोय म्हणून
दबत जात दबत जात पण ते कस आहे आपण कष्टाची भाकरी खातो एव आनंद आहे बाई एवढं मात्र आहे की का आपण कष्ट करतो तर आपल्याला मरण नाही येत कशामध्ये पण कस आहे हे कर्ज पण चांगले नाहीत ना ग सगळंच करायचं म्हटलं आपल्या कारण आता मुलं आहेत म्हटलं त्यांच्यासाठी घर बांधण्या तर जरुरीच राहण्यासाठी तर घर बां भाडं इतकं आहे इकडं कि भाडं भरता भरता अ नाकी नऊ येते पगार जर पंचवीस हजार असेल खायचं किती पोरांचं करायचं किती आणि भाडं भरायचं
बरायच कधी आज बघायला गेलं ना मावशी अ एका रूम ला आठ हजार रुपये भाडे रेंटने
लाईट बिल म्हणजे लाईट बिल वेगळ पाण्याचं बिल वेगळ ते पण पाणी पाण्याचा पुरवठा नाही झाला नळांना नाही पाणी आलं की टँकर घ्या त्या टँकर पण किती तिला मग किती महागात जातो तो टँकर
हो दोन हजार रुपयाला टँकर येता एक
टँकर आहे आणि कारॉर्पोरेशन टॅकर् घ्यायच म्हटलं की त्यांना पण तिकडन तो टॅकर् गाड्या असल्या तरो मधी घुसत
हो थांबत नाही ते तर पाणी टाकत नाही कुठं तर पळत लगेच,,
पळतात लगेच. म्हणजे, आणि तो पण काही एक जणामध्ये देत नाहीत, कि आपल्याकडे टाकऽऽ म्हणून टाक्या भरून घ्यावा एक जणां मधे देत नाही तो, सगळं नऽऽ थोडं थोडं पाणी प्यायला पाहिजे लच ना,, मग ते पाणी पुरतं कुठे मगऽऽ ते सुद्धा,,, त्याच सुद्धा पाण्याच पैसे घेतात.
हो, हो, हो,.
कुठं, कुठून कसं, कसं पुरं पडावं. पैसा ही गोष्ट खूऽप म्हणजे चिंतेचा विषय झालाय.
हो,, काम नाही, काय नाय त्यात पाऊस पडतऽऽ नाही वेळेवर.
वेळेवरर पाऊस पडत नाही,, खूपच अडचणीचा भागऽऽ